. ह.
पप्पा उठल्यात. अलार्म वाजू वाजलेला ऐकून वेदूला उठवालत. किती जाणार आहे तो येतो हम्म ते साडेसातला जाते.
ह.
डब्बा काय करणार आहे साडे सहाला हम्म. चका जेन फ्लाॉवर आहे. बटाटो घालणारची आज. घालणार आहे का कुठे एवढ्या ना हाय हम्म. तुला मेदुराला . ते एकच लाकोडा येईल ते अजून कुठेय ती ती घालायची हो. त्यातलंच एक घेतलंय है. ते जुटल्या सारख्याचं नाही. याआधी खायल खाली. लय काय उशर लागलं आणि लगेच जाया लागलंय. बिस्किटची कागदं कोंबलेली होती ह्याच्यात. . .
. वैशील रात्री फोन केल ती काय? ह. करतो म्हटलेली मला. किती वाजता झोपलेल मी. म हाय की नाय. मस्त आहे बाबाशी वैशीचा बड्डे आज बाद कॉलेजला येत नाही. गावाला जाणार आहे मी. काय तर सांगत बसते हि पप्पास्नि फोन केलतो त्यांच्या मी उद्या गावाला जाणारेस काका नाही गं आहे की म्हटलं पप्पा. मग दन नाही पप्पास नी माहित नाही. अ आज अचानकच ठरलेय बाबांच्याकडे जाणार आहे म्हणा लागले. काय सांगू सांग म आता? ह. काय नव्हच बाई. एका वाटते मी एक एकदा वाटते मुद्दामच करतया का काय. बघ की मी पण तेच बघितलो पहिला. बाबु फोटो पण नसतात तिचं, काढूनच घेत नाही. खरंच गावाला चालल्या काय कोठं बोलाल्या काय माहीत. दिदी किती वाज जाणार आय. नऊला. हम्म हम्म. एवढासाच होता होय ग फ्लावर या? ह हा. रात्री मी एक वाजता उठलोय आणि आलर्म लावलोय. लक्षातच नाही माझ्या. झोप जा. स्वयंपाक करणारय. ती काय सांगू दे, यायचं असलं तर येजा की.
स काटे बघता
लैट लाव रे.
जाळ पण घाला येत नाही. इथ पण, मीच घालाय पाहिजे सगळं. झोपायच सोडून आता उभारुन निस्ता मम्मीपशी बसलाय. काय नव्हच बाई.
कधी घ्यायचं हे, कॉलेज नको वाटाले. दहा मिनटं पण हूईना झाल्यात. तिथं नव्याने तुला आठवावे.
तिथे झोप तर जा नाहितर अभ्यास तर कर जा हम्म.
हम.
मम्मे बडबड कि दोन मिनिटं काहीतरी, काही तरी
मोठ्यान बोल की, तिजच काय बड बडवून हलवूदे. काय पण, राहूदे घे बाई. झाल काय हे लास्ट.